हा बोला क तेच दिदीला म्हणा. किड्रॉ झाला कस काय लाग... ते त्यांनी गावा... नाही माहितय. म्हणून लागत असतील. आंबावायला एक का हे नाही खरं.
काहीतरी ती लाईनी न ना
त्याला लायनीत ना आत्म दर्शन घेतल्यान सांगलं हे दारातूनघेतलं नुसते आंबाईच दर्शन असते आतल्या देवांचं दर्शन येत नाही हम्म
किती पण गर्दी असू दे अंबाबाईला लाईन मग दर्शन घे त्यात
लाईनीत दर्शन घ्यायचं हाय मग दर्शन त्याला खर दर्शन वित नाही व्यवस्थित
हा ह फक्त आहे ना तिकड कोण असं ओळखीच नाही त्यामुळे एखादा मुक्काम पडला तर राहायचं कुठं म्हणून आम्ही आलो ना अजून तिकडं
अंबाबाईला असं आत कधि मधि यायच कधी सांगा अस. अ जानेवारी. फेब्रुवारी महिन्यात म्हणा डिसेंबरला असं गर्दी नसते त्या महिन्यात य. याच न यायच हम दस. पर्यातन मे महिन्यात ना गर्दी लय. त दिला परत असं कुठला तर सणावाराला अशी गर्दी असते, तिला लई असं अधनं मधनं गेलं क नाही मग दर्शन आतन मिळते. किती तासभर थांबायला लागत. ते,. खर मिळते आतन दर्शन लय वेळ थांबायला लागत नाही, कारण. पोलीस बंदोबस्त असल्यामुळ. कायम देत. क नाही ढकलत्यात आत फास्ट. हा भराभर ढकलत्यात.
हा-हा नाही येत्या. कोल्हापूर, रामख, खनेरीमठ, पन्हाळा ते करायचं यावस्त गर्दीत तुमच.
हा तस करायचं, एकदम असते कनेरी मठ हम्म ते. पन्हाळ्याला आमची दीदी गेलती मी गेलो नव्हतो सका. परवा ज्योतिबाला जातांना ती गेलती. पन्हाळ्याला पण बाग आहे दिसत असं फिरायसारखं भार भारी आहे ति.
हा.
खेळाय सार. क ज्योतिबा म्हणा आपला. ज्योतिबाला आलतासा सादे.
होय जोतिबा ला पण आलतो, तेव्हा पण झालीत ना आलो तो त्यावर काय नाही आलो.
हा ज्योतिबाला एक भारी हाय.
हम्म हन.
वर खाली असं ह्या बाजूल ज्योतिबाचं मंदिर हाय. उंचावर अस रस्ता ह आणि या बाजूला पायरी चड. दुनिया मायला जाय लागतय.
हा
ज्योती वाचे बयने ती जर म्हणदिल. ते तर नाही ह्याच मंदिर तिकड तोंड करून हाय हम्म त्या भनि भावंडांच्. च वांद हाय. हम्म, ते असं जोति यमाहि. मंदिरवर कथा लिहिली बघा
नाही हो तवा कवा पा चित् का सहावीत आलतो एवढं नाही आठवत फक्त त्या पायऱ्या चढून खाली उतरून गेलेले येवढच ते पण रात्रीचं होत बघा स्पॉट आम्हाला बघायला रात्रीच आम्ही दर्शन लो अणि आलो हा
हा ते काय तर ज्योतिबाना बहिणीला रा लाथ मारली होती वाटत आणि ते पायात किडड पडलं होतं ज्यतिबाच्या तें आस यमाइ काढतेल तेन असं सगळं चित्र दाख माईने शाप दिलाय तुं तोंड मला दिस जाय नको म्हणून
हा त्यामुळे ते उलट दिशेला असेल नाय
हा त्यामुळे ते उलट दिस जलाय येमय येमयला जातन पीठ मीठ घेऊन जायला
लागतय व्हय काय काय न्यायला लागतय
पीठ आपलं झुंज्यायचं आणि मीठ साडी म्हणजे साडी म्हणजे तिथं काही ति वटी तथ घेतात ज ज्योतीबा वर असते ते तची नात रे वटी अशी घेतात...... हम्म म्हणजे देवाला काय नारळ आणि कापूर बास होते
हम्म- हम्
नारळ हार कापूर, दोन हार शक्यतो नेऊन चालत नाही कोणी घालत नाही तिथे फेकता तच कारण किती जणांच घालतील असं होत हम्म
अ ते ह्याला पण पाली च्या खंडोबा ला पण तसंच ये, लई लाईन असते, आम्ही मी लग्न झाल्यावर फिरतो देऊ वरून बोलनास पाय दुखायला लागले अक्षरशः एवढी गर्दी हा आम्हाला काय डायरेक्ट दर्शन भेटलं होतं माग त्याच्या मागच्या वर्षी आता ह्या वर्षी अजून झाल पुन्हा बघा बघू आता पुढच्या रयवारी पण
मग असं लग्न लग्नाचे अस लगीन बगीन झाल्यावर तुमचा दिर हाय म्हंटल्यावर तेला दयायला लागत असत
लागतंय होय होय तवा गेलतो की गाडी केलती कारगाडी आम्ही सगळीच गेलतो
म त्याला असे जत्रा बित्रा करत्यानं
हा जत्रा त्याच काय नाय फक्त जाऊन जोडीनं दर्शन घेऊन यायचं असतं इतकंच भंडा भंडा असलं काय नाय नाय नाय पोळ्यांच ते नैवेद्य त्याला
हा हा पोळ्यांचं नैवेद्य त्याना काय नाय. आमच्या देवाला कोंबडी घेऊन जायला लागते लगीन झालं की पहिल्यांदा गेल की देवाला म्हणजे ज हा तिथं निहून कापून बनवून सगळी खाऊन तिथंचं यायचं पोळ्या घरातनं करून घेऊन जायच्या जुगायला आणि तीजी बहीण लोळजाय म्हणून नाय तिजं मंदिर आणि तिज्या मंदिरात असं थोडा फरक हाय. आणि अ जाऊन पाया बिया पडून त्या लोळजायच्या मंदिरात यायचं तिथं असं मोठं जंगल हाय.
हा हा कुठलं मंदिर तुम्ही?
येळवन जुगाई.
हा हा.
अ मलकापूर बांबोवडं माहीत आहे?
हाय माहितीय किती बांबोवडं माहित बांबोवडे इकडच आल की
हा तिकडे आहे मग येळवन जुगाई.
होय. आई ते बांबवडं कुठे आलं गं? अं कुठलं गाव येत जवळ तिथं?
येळवन जुगाई काय तिथं हाय का विचारा.
पलूस पशी येते काय ताई ते?
पलसपशी येतय दीदी ते नाही नाही हा. ते गाव दुसरं अस
हा मग आमच्या इथं पण ते बांबवडं आहे. हं.
पल्लवस कुठं मला ऐकलं ग
पलूस इकडेच की तुम च्या ताईंच तुमच्या नंदेच ही ननंद का भाऊजेच ही आठपाडी पलूस.
आटपाडी पलूस का नाही नाही तिकडं न्हव. ते पलूस तिकड हा तिकडं पलूस हा तिकडं ऐतेे मला पण गावाचं नाव ऐकलं वाणी झालं इकड तर आमच्या वहिनीचं मूळ गाव नाव मुळ गाव पलूस कुठलं?
तुमचं ते गावा आहे तिथं पाचवा मैल आहे काय?
न्हाई ओ मला पन एवढं काय तिथलं माहिती. हं म्हंजे ए लांबचा पल्ला हाय नाय कां माहित?
म्हणजे कोकणात येतंय कां ते?
नाई. कोकनात येतं नाई. कोकनात जात
नाही नाही कोकनात नाही ती तुम तिकडच्या साईडला आहे आपल्या साईट
हा म्हंजे भिलवडी येते तिथं जवळपास.
अ बगायला पायजे विचारून.
हं रेल्वे स्टेशनं ते. रेल्वेच हे. हा. हा. मग बांबूव्हडं तितचं हाय ते. बांबवडे, मलकापूर कुठे हाय ग आई? मलकापूर. तिथच हाय काय. तिकडच हाय ते मग.
हा तिकडंच मग ते मलकापूर बांबूवड. मलकापूर बांबू बोडे आणि अशी कुठली कुठली गावं आहेत बा. तिकडच. मला पण काय आता लक्षात येईल ना. तिकडं, त्या साईटला हाय ते. येळवण जोगाई म्हणून.
म्हणजे दोन देवीची न
हा. येवण, येळवण गावा चं नाव हाय, आणि जुगाई एकीच नाव हाय नी लोळजाई एकीच नाव हाय. हा, ते देव लय कड कडक देवस्थान हाय. तिथं एखादा शब्द वाईट बोलला नाय.. नाही तर आपल्या, एखादा आपल्याला एखाद्या गोष्टीत एखाद्याचा राग असला, नी त्याच्याबद्दल आपल्याला तसंल्याने डोळ्यातन पानी जरी खाली पडलं तर कणी ते सोडत नाय ज्याला. ज्याच्यासाठी पडलय त्याला.
त्याला हा हा.
कडक अस
कडक. हा एक नाही होते काय,
ईटलाईचा प्रकार लोजळाई ये.
हा. हा.
म म्हणजे एकेकांनंचात आहे अस हे अस त. करणीचा प्रकारच तर माहित हाय? ती दिवसानाच ते,
हा हा. आओ ते कोकणात, पण आहे ना तिकडं जास्त आहे, तित
आमच्या साईटला
हा तिकडे जास्त आहे बघा प्रकार तो.
हा आमच्या जवळ आहेत देवस्थान. देवळ ती.
हा हा
दुर्ग मानवाड
हा हा
अ परत तारळ त्या गावां ची नावं तिथं ती देव आहे हा म्हणजे तिथं नुसता कोंबड्या नुसता कोंबड्या असं कापलेल. हम बाईर माण स त्यात असत्यात.
हा हा
अ बगा चांगल्यानं गेलं तर ते देवाला.
तर त्या ज्या त्या देवाला जी ती पद्धत करायला लागत्या.
अ बघा चांगल्यान गेलं तर देव चांगलं करतोय, वाईट कर म्हटलं तर वाईट करणार, शेवटी देवावर असतंय ते.
हम्म ते आपण एकंद्र्यात चांगलं कर म्हटल्याव चांगलंच करतोय राय.
हम्म हम्म हा आमच्या इथं पण आता ते जी देवी आहे ना
हम्म
आपण पहिला पोळ्यांचा नैवेद्य असतोय सकाळी आणि संध्याकाळी त्याला हे करायला लागते अस ते खारं.
ही कु
करायला लागत्या वाटतं तिला. मध्ये संध्याकाळ ते म्हणजे त्याला काय सांगू का, तर त्या देवाचं नाव माहि ध्यानात तेना
हम्म
अ म्हणजे सकाळी पोळ्यांचा नैवेद्या असतो. ते सवासनी असत्यात पोळ्याच्या आणि संध्याकाळी ते मग ते खारा असत ते पण त्याच्या सवासण्या काहीतरी बसवतात, कितीतरी आणि मग ते माणसाने खायच, पाच-सात त्याच्या सवासन्या जे खाणारे. त्यांना पण हा.
हा सवासन्या झाल्याशिवाय ते देवाला माणसं जेवन चालत नाही.
चालत नाही. हा सवासणी जेवण घालाय लागतय हा हा लाग. काय हा.
आपल्यात पण हेच बीज तुमच्यात जागरण करत्यात देवाचं.
होय होय असतंय की.
हा हा मग आमच्यात बी असतय, ते आपल्या तु सवाासना वाढल्याशिवाय हे कुठे करतात.
होय होय. सववा स्ने नंतर काय म्ह जा ह जागरण असते गोंधळ अस तय सगळं ति मात्र करायच नाय. हा ताई झालंय बघा.
हा.